हा, बोल की येतोय आवाज.
हा येतोय, की काय करायल्यास?
काय नाही, बघ बसलोय आवरून आता. तुज आवरलं होय जेवूनच बघ.
मी पण आवरूनच बसलोय, नाही नाही जेवायची अजून.
होय, किती वाजले वेळ आज वेळ केला जेवायला?
होय, आज वेळ झाला गं जेवण करायचंय अजून.
हा हा.
मला हे करायचं होतं ग बिर्याणी करायची होती मला रेसिपी पाहिजे होती त्याची म्हणून मी कॉल केला होता.
काय?
बिर्यानी तुला यती ना बनवता.
कुठली चिकन बिर्याणी हा हा. येते की करायला.
हम् मला रेसिपी सांग ना त्याची म्हणजे मला येत्या थोडी थोडी.
हा हा. मार्केट मधून चिकन घेऊन यायच आपल्याला हवं
बरं हा.
ते स्वच्छ चिरून धुऊन घ्यायचं. आणि आपल्याला म्हणजे बिर्याणीला जेवढं लाग
पीस वगैरे करून देत नाहीत का ग तिथं का.
हा त्यांना सांगा.
म्हणजे आपल्याला पाहिजे तसं जर त्यांना सांगितलं तर देतात का ते तशे करून.
हा देेतात की.
बर बर.
देतात त्यांना म्हटलीस ना की आम्हासनी छोटे छोटे पीस करून द्या वगैरे.
तसं बोललीस की त्यांनी देतात करून.
बरं अगं कारण रूमला का नाही ते विळती नाहीय ग चाकू य मग त्यांना ते कट करता येत नाही म्हणून म्हटलं ते तिथनं कट करून देतात का छोटे पीस.
होय होय देतात देतात त्यांना सांगितलं ना. की देतात तेनी कट करून हा म ते घ्यायचं मग तू आता म्हणजे केवढं करणार आहेस ना. बिर्याणी मग त्याच्यात जर तुला पाहिजे तस चिकन थोडं बिर्याणी ला काढून ठेवायचं. थोड रशयाला काढून ठेवायच. नाही नाही नाही कच्च कच्च.
कच्चच.
क हा कच्च कच्च ह्याच्यासाठी. ते आपल्या बिर्याणी साठी काढून ठेवायचं तुला हवय आहे तेवढं आणि आपल्या त रश्याला तेन करणार असलीस तर ते काय तू बे हे शिजत घालू शकत्यास हा शिजवायला ठेवू शकत्यास हा.
हा.
हे आपलं कच्च्या ह्याला बिर्याणी च्या ह्याला अ गरम मसाला.
हा.
बिर्याणी मसाला खारा मसाला लवंग दालचिनी दही करून म्हणजे पुड वगैरे मिक्सर ला बारीक करून हा. हा परत हे आपलं काय अललसूण पेस्ट
हा.
हा खडा मसाला वगैरे सगळं स बारीक बारीक करून मिक्स - रला पेस्ट आपण हे करतोय ना गरम मसाल्यासारखं तस बारीक करून घ्यायच.
हा.
थोडं हे दही थोडं.
काय टाकायचं?
दही दही.
दही मॅग, हेला मॅग्नेटला काय?
ताजा.
ह.
तुझा आवाज व्यवस्थित येत नाही.
आता येतोय का?
हा, आता येतय.
हलो, ह म ते सगळं एकत्र करायचं. अ हे मसाला आणि आपल्या चिकनला लावून घ्यायचं.
तो सगळा मसाला वरण चिकनला लावून घ्यायचा कच्या.
हा, हा. चिकनला लावून घ्यायचं. चिकनला लावून घेतलीस की त्याज्यावर अ म्हणजे तसच ठेवायचं, मीठ वगैरे टाकून.
बरं.
मीठ वगैरे टाकून, मिक्स करून, तसच ठेवायचं ते.
हा.
त्या ठेवून झालं की, तो पर्यंत, आपण भाताला फोडणी देतोय तसं, कांदा, टमॅट वगैरे सगळं आलं -लसून, वगैरे सगळं चिरून घेऊन
हा.
फोडणी, फोडणी द्यायचं. आणि भात पण कसं अ कुकर, कुकरमध्ये. शक्यतो मी जास्त करून, कुकर मध्ये करते. कारण का, मला पातेल्यातला नाही जमत.
हा.
त्यामन मी कुकरमध्येच करतो. आणि कु कर मधे करताना कस करायच. म्हणजे तु जेवढं तांदूळ घेणार आहेस.
ह.
त्याच्या दुप्पट. म्हणजे, तांदूळ आता तुझं अर्ध पातीलाय ना एक पात, एक पाणी, एक पातीला आणि अर्ध असं. दुप्पट पाणी घ्यायचं त्याज्या. हा त्याच की. दीडपट पाणी घ्याय च. त्याज्यासाठी. मग आता मग, कांदा आलं- लसण पेस्ट वगैरे हे सगळं टाकलेलं भाजून घेतलीस. बाजून घेतल्यानंतर, त्याज्यात आ आपण, मसाला लावून ठेवलेलं चिकन. कच्च चिकन ते टाकायचं. ते टाकून चांगलं असं, छान असं, हे करून घ्यायचं. परतून वगैरे पाणी सुटूपर्यंत. एक पाच -दहा मिनिटं ते ठेवायचं. एक दोन- तीन मिनिटं ठेवायचं बाफेत, वाफेवर.
हं.
त्याला पाणी सुटतय. पाणी सुटल्यानंतर मग आपलं हे, तांदूळ घालून तांदूळ पण असं, अ म्हणजे, काय म्हणतात ते. सुट्टा भात होय होण्यासारखं घ्यायचं. तांदूळ पण चांगला
म्हणजे असं, बासमती सारखं वगैरे.
हा. कार कस, हा म्हणजे सुट्ट कस, छान लागतय ना ते.
हा म्हणजे, ते लांब तांदूळ असतात बघ. तेच होतात ना सुट्टे.
हा, हो. ते कसं एक -एक तांदूळ असतात की पाणी कमी असलं, किंवा जास्त झालं तरी ते अ घिजगुल होते, ब चिक्कल झाल्यासारखं.
इंद्राणी इंद्राणीचे तांदूळ होते बघ तस बासमती किंवा आपलं कोलम असत ना ते होतेय बघ असं सुट सुुटीत तू म्हणतेस तसं
ह हे चिकट वगैरे होते ना त्यामु जेवढं सुट्ट घेईल ना ते तेवढं चांगलं आहे ते चांग न फोडने द्यायचं फोडने दिलीस की पंधरा वीस मिनिटं उकळी फुटूपर्यंत द्यायचं उकळी फुटली ना कुठ फुटली की त्याच्यावर कोथबीर वगैरे घालून कुकर हे आपण झाकण लावायचं कुकर ला आणि तीन शीट्ट्या द्यायची छान होते म्हात
बरं तीन शिटात बास होते का तेवढं
हो हो तीन की त्या दिल्या की निवांत होतेय आणि जरी अ काय म्हणत ते थोडं पाणी उतू चाललं ना तर एक पाच मिनिटं बारीक करून दोन शिट्टी दिलीस तरी चालते
बर बर मग त कच्च मटण तस घ्यायचं त्याला वाफवून घ्यायं नाही का जर टाकायचं असलं तर
नाही नाही नाही नाही नाही मला कसं होतय जर वापरून घेतलीस
हम्म
जर वा फोन घेतली तर आपलं फोडणी दिलीस ना की मग ते एकदम गिरस हे शिजते चिकन चिकन कस लगेच शिजतेना एका उभी मध्ये
हा हा
असं आहे हा त्यामुळे तुला रशल वगैरे हे करायचं असलं तर ते वेगळं करू शकते कारण बिर्याणी जा्यायला तुला कच्चच करायला लागणार ते तर ते छान लागतय हो
मला त दम बिर्याणी सारखं येते ग म्हणजे आपण नस नाही का आधी सुक करून घेतो आधी एक भाताच थर त्यानंतर असं थोडं मग परत दुसरा भाताचं थर तस येतय पण हे अस डिरेक् म्हणजे कच्च्या मटणा डयरेट बिर्याणी येत नाही ग ती म्हणून म्हणलं ते कसं करते एकदमच भाताने ते कसा शिजायला टाकतात आणि त्यात मसाला वगैरे ते मॅगिनेट करताना कुठलं कुठलं टाकतो आपण ते पण नाहीत ना माहिती
हा हा हा
खडे मसाले सगळे बारीक करून घेऊन टाकायचे का मदत
होय होय आणि आपली लवंग दालचिनीची हे पुढं करून टाकलीस ज भर लागत अ जरी तू हे राहिल जरी आपलं काय म्हणतात ते आपलं सुख पातळ करणार असतच ना त्यावेळी पण घर गरम मसाला किंवा चिकन किंवा मटन मसाला असेल हा ब समालपत्र आणि लवंगडालची आपलं हज काय म्हणते ते लवंग दाचिन्ची थडा मसाला त्याचा करणार असली तर लवग दालचिनी तमालपत्र एक वेलदोडे हे सगळं मिक्सरला म्हणजे बारीक करून पूड करून ठेवली म्हणजे प्रत्य प्रत्येकाला म्हणजे एकदम करून ठेवलं ना तरी पण चालतंय प्रत्येकाला वापरता येत तसं केलीस तरी चालते किंवा आपण खोबरं. आलं आलंल स किंवा घ काय म्हणतात ते तेळ जिरं कोथिंबीर हे करत ह्याच्यात तरी अ दोन दोन अस लवंग. हे कायऐक लवंग दालची नाही घातलीच आणि मिक्सरला बारीक केली तरी पण भारी लागतात चव पण छान येते त्याला
ह पुदिना वगैरे पण घालतात ना ग मी ऐकलं होतं.
हो पुदिना पण घालतात पुदिनाचे पण स्वाद म्हणजे कस आहे पुदिना पण छान आहे. खायस वगैरे होय होय खरं जास्त घातलीस नाही कि तसच हे. त्यामु ते पण चवीन सार क्वचितच टाकायचं असं. होय त्यामुळेला तो कसा आहे. एक जर बघकीि तू एक जरी पा एक जरी नाही. पानातलं पण पान हे करून घेतलीस तरी त्याचा वास किती येतोय.
हम् पुदिनला स्मेल जास्त असते वास भरपूर असतो त्याला
हो त्याना
नाही पुदिना हा येतं वरती काकाने लावलेला.
ह ह हा ह ब
वगैरे मग त्यातला युज करायचा. सगळे इथं वरती लावले त्याने कोथिंबीर असते कडीपत्ता पुदिना हे ते
होय मग त्यातलं हा थोड घेऊन घातलीस तरी पण चालते ते पण बाहेर
हम्म आता तू एवढी रेसिपी सांगे. पण आता जास्त वेळ लागल अस वाटाली करायला मग आज नाही उद्याच करतो उद्या सु ी पण नाही निवांतो होते.
होय होय करकी कर नक्की कर छान होत्या. करून कॉल कर क मला हा
हा हा चालते.
हा
तेच विचारायचं होतं म्हणून कॉल केला होता ठेव का
हा हा हा हा तिला का म्हटत तला तिला काय फन आहे.